हॅलो.
हो, येतोय ना आवाज?
हा, ताई येतोय आवाज.
हो, हो. काही नाही, दुपारची वेळ सध्या. काय आरामच चाललाय आता.
हा. पाऊस ते काय म्हणतोय, तुमच्याकडे?
पावसाने तर आमच्याकडे सुट्टीच घेतलीय. जशी- जस अजून उन्हाळाच चालूय. असं ऊन पडलेलंय बाहेर.
अरे बापरे! आमच्याकडे थोड- थोडस आभाळ आहे. कधी तरी पडता दोन- चार थेंब.
हो, अच्छा - अच्छा. हो, ना. हो, ना. पण तरी पाहिजे असा पाऊस नाही ना. आता बघा, जून अर्धाचा वर संपवून गेला. पण नाहीच अजून पावसाळा. नाही का? हो. हो, ना. हो, ना. बघा ना. असं.
पण बोलूयात, मग. ह्या निसर्गावरच थोडसं. हो. हा. हो, ना. म्हणजे आता सध्या बसलेय. आभाळ तर आलंय थोडसं. अर्धा -अर्ध्या ह्याच्या मध्ये आभाळय. अर्ध्या ह्याच्यामध्ये ऊनाय. मी म्हणल, आता कसा? पाऊस पडणार आहे. काय माहित?
हो, ना. पाऊस काय आता? त्यांनी त सुट्टीच घेत लिय. पण मग कसं बघ, आता या सीझनमध्ये पाऊस असत तर, आपला निसर्ग किती खुलून निघला असता. किती छान दिसलं असतं. म्हणजे सर्व गोष्टी. आणि आता होतंय, थोडं -थोडं सुरुवात करतोय तो, हळूहळू. कुठे ना, कुठे पडण्याची. वगैरे असं.
की, अस- असं मनाला असं विचार आला की, आज म्हणजे माणसाने जस तन तंत्रज्ञानाच्या जोरावर प्रचंड प्रगती केलीय. लोक म्हणजे चंद्रावर गेलोत. आपण मंगळावर गेलो. अजून म्हणजे झाड तोडून, सिमेंट- सिमेंट असं म्हणा. किंवा उंच -उंच शेहरे उभारलेत. हा, ना. म्हणजे, खऱ्या जंगला पासून निसर्गा, आपल्या निसर्गापासून, दूर गेलेलो आहोत. त्यामुळे पण कदाचित हे, पावसाच असं, असू शकत आता, तस आपल्या आलाराम पण सकाळी आवाज यायचे. मोबाईल नव्हत, किंवा मोबाईलचा अलारम नव्हता, आपल्याला तर, त्या कोंबड्याच्या भागनेच यायची
हो ना, हो ना बघा ते जुना मच होत. तो पण आता ते नाहीच झालंय, म्हणजे ते दिसतच नाही. कुठेच, म्हणजे स आपण गावी गेलो तरी तिकडे नाही. आणि शहरामध्ये तर नाहीच नाही. दिसत आता नाही का
हो, ना हो, आता कसं आपला जास्तीत, जास्त वेळ कसा. एका खोलीमध्ये एसी खोली असतील. किंवा कॉम्प्युटर, मोबाईलवर, असं स्क्रीनवररच आणि आजच्या मुलांनांतर मग म्हणजे काय, किंवा हिरवळ काय असते. किंवा पक्षी प्राणी हे तर अस बघण्यापेक्षा, त्यांना पुस्तकामधून दाखवां लागतात. मग, आपण एवढं निसर्गापासून लांब चालू चालल होत. मग, आपल्याला ते मानसिक तणाव होत स्ट्रेस असत. चिडचिड होते. आजार वाढत चालले त्या. ना आणि आपला अस आपलं सायन्स असं सांगत
पुढे जाऊन जर अशीच परिस्थिती आपण जर ठेवली. त्याच्यात काही बदल केला नाही. तर समजा, काही गोष्टी मुलांना चित्रांमध्ये पुस्तकांमध्येच दाखवा लागेल. हे, बघ याला झाड म्हणतात. याला डोंगर म्हणतात. जस उदाहरणार्थ, सांगते की याला वाघ म्हणतात. याला ह हत्ती म्हणतात. म्हणजे? अशा गोष्टी त्यांना कधी बघायलाच भेटणार नाही. म त्यांना असं वाटेल. हे चित्र पुरतच असतं. हे कधी होतं. जगामध्ये किंवा आहे. असं ते त्यांना समजणार नाही का, शेवटी आपला निसर्गात भाग म्हणजे, निस्त हिरवळ पशु पक्षी, प्राणी सर्व गोष्टींचा समावेश होत.
हम्म... हो ना हा आणि आता जे एक्झाम्पल म्हणलं, तर मग डायनाॉसोर आहे. ते आता आपण पुस्तकामध्येच बघतो. पण, अगोदर कधी काही होते. पण, त्याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होतो. आपल्याला कि, हे असल का हे काल्पनिक. हा.
म्हणजे? आपल्याला अजून म्हणजे? त्या अजूनही खरं वाटत नाही. कधी कधी नाही. काल्पनिकच बनवले, असेल कदाचित, पण ते त्या वेळेला आणि कसं आहे. म्हणजे? आता, इतर आपल्या वेळेचे जे प्राणी. त्यांचं आणि डायनासोर म्हणजे? ते एकदम वेगळं अवाढव्य प्राणी होता. तो शक्तिशाली होता. म्हणजे? आता जर तो असता तर, मानवी वस्ती होणं, किंवा हे बाकीचे सर्व प्राणी वगैरे हे यांच्या राहिलेच नसते. म्हणजे? आता.
हा.. हा.. हो म्हणजे? त्याचा ऱ्हास होणं हे आपल्यासाठी चांगलंच आहे. पण असं कधी, कधी विश्वास ठेवायला. त्याच्यावर जरा असं मन हे व्हय नाही ना. कि म्हणजे, असं असू शकेल. तो तोंडातून जाळ वगैरे काढू तो हे म्हणजे? ते दिसायला पण खूप मोठा होता बलाढ्य. हो ते थोडंसं हे आणि निसर्गात का कस, माणसाला बरे करण्याची एक म्हणजे? आजार जास्त तर पन्नास टक्के आता घालवण्याची हि लिम पावर ही निसर्गामध्येच असतीया‌. हम्.... परत, माणसा माणसाची गरज पण, अर्ध्याच्या वर निसर्गावर अवलंबून आहे. घर बांधायची म्हणलं, तर निसर्गाच लागतो. वही, पेन निसर्गाकडूनच असतय.
हो ना बघा ना म्हणजे हो म म्हणजे बघा. तर आपण म्हणतो लोकांनी झाडं तोडली वगैरे निसर्गाचा एक म एका साईड ने‌ विचार केला तर ते तोडणे गरजेचे होते म्हणजे त्याच्या पासून फर्निचर नसतं बनलं किंवा आप तुम्ही जसं बोलल्या वही पेन बनतो तर ते नसतं बनलं पण त्याच्यावर एक‌ उपाय उपयोजना म्हणून एक झाड तोडलं तर तिथे परत एक झाड लावणही आपलं कर्तव्य होतं. म्हणजे आपण जस उपभोग घेतो तर ते पुन्हा निर्मिती करण्याची ताकद आपण ठेवली पाहिजे तेव्हा आपला निसर्ग जपला जाईल नाही.
हो ना. आणि आपण आपल्या हव्यासापोटी आपण ठेवडी जंगल जंगल तोडली जंगल तोड केलेत की परत नद्या प्रदूषित केल्यात हवेत विषारू वायू सोडल्यात मग हेचा हेचा परिणाम आपल्यालाच आहे की म्हणजे अवकाळी पाऊस कधीही पाऊस पडत आहे उन्हाळ्यात पावसाळ्यात हा उन्हाळ्यात पण पावसाळ्यासारखा पावसाळ्यासारखा पाऊस. पडत आहे परत कडक उन्हाळा एवढा हे होत आहे.
हो मग म्हणजे बघा ना म्हणजे जी हिरवळ होती ती आणि पाणी होतं ते कमी प्रमाणात झालंय तरं ह्यावर्षी. भरपूर टेंम्परेचर काही ठिकाणी पन्नास पन्नास डिग्री सेल्सिअस पर्यंतच टेम्परेचर झालेलं म्हणजे याच्या मागे कुठेतरी काही गोष्टींचा ऱ्हास झाल्यामुळेच याचे परिणाम आपल्याला दिसतय नाही का. म्हणजे इतका निसर्गामध्ये इतका बदल झालाय की बरेचसे परिणाम बघायला भेटता जस आपण त्याचा उपयोग घेत. तो काही गोष्टींचा पण त्याचे परिणामही बघायला भेटत नाही का.
ह हा मी तर असं पण पाहिलं की कुठं कुठे ड पहाड जे असतात मोठे मोठे तिथ जाऊन माणसं ऑक्सिजन जन तेन अक्षरशः विकतात. जे प्रदूषण शहराती आहेत ते विकत म्हणजे बघा ना ऑक्सिजन काही दिवसांनी ऑक्सिजन आपल्याला सिलेंडर ते म्हणजे किती लाखो वर पैसा जाईल ते आपल्याला आप जगण्यासाठी सिलेंडर. र ऑक्सिजन हे जे आपल्याला नैसर्गिक मिळतं फुकट मिळतं.
हो म्हणजे अजून तर नाही झालेलं तसं इतकं पण. पण एक चित्रामध्ये किंवा एक भविष्याचा डेमो म्हणून दाखवलंय बघा. एक सिलेंडर पाठीवरती आणि तोंडाला मास्क लावलेलं असं म्हणजे आता आता... तुम्ही काही गोष्टींच म्हणजे नियोजन करा किंवा पालन करा. काही गोष्टी अ थांबवा किंवा काही गोष्टींच जपणूक करा. तर तेव्हा या गोष्टी होणार नाही नाही का म्हणजे पुढे जाऊन आपलं भविष्य... आपल समजतंय दाखवलं जातय पण त्याच काही कोणी गांभीर्यान नाही एवढं..
हो नाही उपाययोजना पण साध्या साध्या, सोप्या सोप्या.. त आपण आता जसं की प्लास्टिक नदी पा प्लास्टिकचा वापर बंद करायचा म्हणजे बाजार जाताना किंवा कोणत्या सामान आपण कापडे कापडे बॅग घेऊन जाऊ शकतो ना. कारण कापडाच्या बॅगा लवकर होतात ना तस प्लास्टिकच्या बॅगा नाहीत होत परत पाण्याची बचत करायची विजेची बचत आहे. हम् घरातून बाहेर पडताना कसं आपण आपण असं आपल्या शहरामध्ये तर होत नाही पण गावीमध्ये.. बाहेर पडताना दीवे चालूच असतात म्हणजे लाईट चालू
वीज आपल्याला भेट.... ती तर आपण तिचं सरस जस पाहिजे तसा वापर करतो. म त्याच्यासाठी ते बनवण्यासाठी पाणी वगैरे लागते, आणि बघा आता बाहेर देशांमध्ये तर वीज निर्मितीसाठी ते बरेचसे तंत्रज्ञान वापरलेले म्हणजे आपल्या चालण्यात तून रस्त्यांवर वगैरे त्याच्यातून वीज निर्मिती होते, उनाच्या सोलर प्लेट टा असतात त्याच्यातून वीज निर्मिती होते, बऱ्यांचश्या अशा गोष्टी चिंच उपयोग करू शकतो त्यासाठी वेगळ काही किंवा पाणी अति पाणी वा वापरलं त्यांनी वीज निर्मित होते पण कुठेतरी पाण्याचाही अभाव त्याच्यासाठी जाणवतो नाही का?
हो ना हो ना म्हणजे आपल्याला तर असं वाटत त्या क झाड लावणं सुद्धा अशा काळाला असं गरजेचं आहे म्हणजे आपण आता किंवा वाढदिवस असेल कोणाचा तर आपण असं जाऊन केक वगैरे केट करतो ते ठीक आहे म्हणजे ते स्वतःच्या जा आनंदा साठी पण कुठ तरी आपण आपल्या वाढदिवसासाठी एका झाड तरी लावून ठेवावं हे आपल्याला पण ते
शान मध्ये बघा याचं एक हे बनवलेलं असतं की प्रत्येकाला एक झाड म्हणजे बघा आता आम्ही शाळेत जातो त्या शाळेमध्ये ना मला ज्याचा वाढदीवस असला ना त्याला कंपल्सरी एक झाड गिफ्ट म्हणून दिलं जाई. च आणि घरी जाऊन ते लावायचं वगैरे, असं म्हणजे एक जरा बोलली होती का? चला हे करूया, आपण म्हणजे कस आता रोज कुणा सोबत कुणाचा वाढदिवस असायचा शाळेमध्ये बघा, म्हणजे रोज किती झाडं लावली गेली असेल. त्या वेळेला, म्हणजे आस उपाययोजना छोट्या मोठ्या गोष्टींमधूनच आपण जपू शकतो ना हो.
आणि आजकाल असं पण आहे मोठमोठ्या संस्था म्हणा, किंवा काही म्हणा कि झाडं देतात लावायला किंवा उपक्रम राबवतात ते फक्त अ कागदी स्वरूपातच अस तय, आणि जरी झाड दिले तरी ते झाडं लावणाऱ्यांना किती जगवले, त्याला किती पाणी घातलं, किंवा फक्त असं काय काय लावून ठेवतात, आपण रोडच्या कडेने पण बघतो झाडं फक्त लावून लावलेले असतात ते बकरी, शेळी जे काय असेल ते. ते खाल्लेलं असतं त्यांनी अर्ध काही काही वाळलेले असत्यात म्हणजे क्वचितच काही काही झाड येतात, काय काय नाही, फक्त ते लावलंय कस कागदी फक्त अस दोन रजिस्टर करून ठेवतात.
ते बघणं ती ती काळजी आपल्याला तेवढं होईपर्यंत ती काही मो प्रमाणात मोठं होईपर्यंत घ्यावी लागते तेव्हा ते झाडपुडे जाऊन सगळ्यात जास्त म हे होतं मदत होते निसर्गाला त्याची नाही का? आणि बघा आणि एक झाड तर किती गोष्टी देत बघा म्हणजे निसर्गाने किती गोष्टी दिली आपल्याला. एक साधं झाड जरी लावलं तर किती गोष्टी देतं सावली देत, फळ देतं, फुलं देत पानं देत, प्लस नंतर शेवटला लाकूडही देऊन जातं ते आपल्याला.
हो हो हो.
हो ना बघा ना म्हणजे निसर्गाची किमया ती न्यारीच म्हणतो आपण, आपण जे करतोय त्याच्या आपण म्हणजे एक मान्यो निसर्गाच्या पुढे काही गोष्टी नाही करू शकत, त्याच्यामुळे ते जपलं पाहिजे आपल्याला जे दिलंय ते.
हा तेच तर आहे ना, तर या गोष्टी म्हणजे आपण का असं आता झळा आपण असं म्हणू शकत नाहीत ना की नाही हे फळ देत नाही किंवा काय नाही कमीतकमी सावली तरी देऊन जात. त्यामुळे सगळ्या गोष्टी जर हे झाल्या पाहिजे तरचं थोडं कुठतरी चांगलं होईल अर्धा जून संपत आलाय तरी पाऊसाचा पत्ता नाहीये.
होना होना
असंच चालू राहिलं तर भविष्यात अवघड आहे बघा लय.
हो हो ना, चालेल चला थांबूया हो झालायं वेळ आपला. हो